हॅलो बोल, मी हे म्हणते की माझ पण असं झालं की आता जर कॉलेजमध्ये भेटलंच नाही चांगलं. प मला दुसर ट्रेनिंग करायला
ते बा बा एादीपयाकार नाही
त का ऑप्शन
हम्म काढू काय
हम्
हॅलो
हो
हम् नाही ग
मी ते च वाटलं
ते इकडें लक्ष होतं ग जराून येऊ काय मम्मी असं वय त नाही काढू काय सांग की येऊ काय का ओरडालं एवढं
दिवस जप रात्र त जपतील रासा जतील सुताय
खुटय क पा हॅलो हा बोल कि पा त्यांच्या
करवाय
काय कर तेत्ता ब आा
ते करणार हो तुम्ही एक ते झालं नाही आता हेता आलेमच्या करायला पण हता अशी बोब झाल्या
काय झालं आ आई ग काय झालं आणि
चांगलं किंवा असं म्हणजे असत ना आता जास्त अस झालं की डायरेक्ट ऍडमिशन करून फी जास्त बसते आपण
मग तुला तर कॉलेज तच आहेच ते काय करायचं
ते नाही ग दुसर्या झा नाही हे नाही दुसरं जरी बघायचं म्हटलं तर ग
हम्म ते पण असणार आणि तुला हॉस्टेल त पण परत
हा ते सांगलच ग हॉस्टेल परणवेस चाल मीस चाल हॉस्टेल चालू तर बाकीचा आणि खर्च असत तच ना हम्म हला पता लुक फरले
काय करायचं अ उकडाता
हम्म हम् हम् नाही म नाही आता बघितलं विचारलं तरत रा म्हणजे आपल्या एस पी आपल्यान बसत्या
हम्म
गयतीला पण तस आहे आणि विवेकानंदला पण तस आहे
हो सगळीकडे तेवढीच आहे ग वीस पंचवीस तरी असतात
ब
हम्म
तेवढ नाही पण जास्त नको ग पन्नास हजार अश हजार
एवढी नाही
ते ते नाहीये ग पण जास्त का मेरी मरी बसलं नाही तर तेवढं घालावं लागेल ना
हम्म हो आ ता तेवढा असणार सोडते विषय असणार आहे
हम्म
खरं तू फॉर्म भरायला गेलतीस तुला तिथं स्कोर कार्ड त मागितलं नव्हतं काय
कोण का
त्याने मागे मग दिलेलीस ना
हा
मग त्यांनी तुला ति तवा काय म्हणली नाही
नाही बोलली ते काय कारण तेव्हा दो अजून दोन तीन होते नाही मग तेव्हा फॉर्म भरायचं चालू होत ना सगळं पॅक डॉक्युमेंट्स सांगत होते सर् विचारल क टोकन त्यां दिल्यात सांगितलं का सरांना मग ते तो विषय चालू होता ना मग ते काही एवढं फोलले नाही फॉर्म भरताना
त्यांनी बघितले नसतील मग
हम्म मग ते बघितली घेतली त्यांनी हे मी त्यांनी जस जसं मागितलं तस तस दिलं मी हम्म ब र आता असं झालं की जॉब बघायचं एकटक कोणत्या क्लासला होणार आणि त्या ्रू ज बघणार ज झालंच नाही तर
होते ग नाही होत असं नाही फक्त ते सायबरला होईल की नाही काय माहिती
प्रयबरीला नाहीघ एक वेळा मी माझ झाली की दुसऱ्या कॉलेज मध्ये चालते पणत
ऑप्शन ला ऑप्शन ला ठेवच दुसरं कॉलेज तू
नाही ते होणारच आहे मी
जे जे मगदमच ठेवावे लागणार तुला कारण तेवढ्या कमी ह्याच्या तिथंच मिळेल तुला
मुळे मला पण त्यास मी जेचेे मगडन कॉलेज अ विवेकानंद सायबर आणि कोणतं टाकू पळेल मला म्हणजे कॉलेज म्हल ग अजून कोणत्या कोणतत असं
हो
साम्य कराच टाकून तर का उठलगच नाही हे तर अवगतच आहे
हो
अ नाही आहेे पण गरच घेम राजीबाट टाकणार नाही राजीपाट ओरत नाही तेत गेल बला ते अनकमफर्टेबल झालं अस आल्यासारख झाल्या खरच की परत ते बिल्डिंग वण असं बघून नाही का असं अस फ हे झालं ते कुठ तरं नाही का एकदम शांत मन वेगळंच होतं वातावरण तेव्हा आज पण गेल्यावर नाही काय वरती जाताना आपण
कस्तच वाडरेत
हा कुठंतरी आपण वेगळ्याच ठिकाणी ऑफिसला चालले अ ते हेच नस, गव्हर्नमेंटच ऑफिस नसतय काय?
होय.
तसं. तस वाटायल ती. आणि ब लिफ्ट पण आहे सोडू तिथं. दिसली मला. नाही लिफ्ट होती ना?
नव्हती होत. असेल किंवा दुसरीकडे असेल गं.
हा. ते बघ की, किती वरती जाय लागायचं ते.
होय, तेच की.
हम्म. आणि मेन म्हणजे त सांगू? त्याज्यावर आणि क्लासय अगं. आपण जिथं थांबलो होतो ना. फॉर्म आपला
हम्, त्याच्यावरती पण हाईत की.
ती त्याच्यावरती क्लास चालूयत. म्हणजे तिथे घेता. म्हणजे बाप रे! एवढे किती वरणं यायला लागते, त्यांना.
होय.
बाई! खाल- वर करण्यात जाते त्यां
आं.
खाल -वर करण्यातच जातो ना टाईम. हम्म. मनलं, येतं का नाही? मंजे असं ऐकून भारी घ म्हणजे चांगलं होते, पण नंतर कळालं ना, बिके ते नको. इच्छाच मोडली.
हम्.
फ्रेंडस पण फ्रेंड्स आहेत ना त्यांच्याक पण कळतेच नाही का काय
होय.
आणि असं म्हण आम आमच्या इथ, सरटन काहीच फ्री नाही. ऑफ पिरियड पण असं देत नाहीत. जरी तर कोण घेतले नसतील, आता एक आता टीचर नसतील एकजन एका किंवा बरं नसेल त्यांना. तर दुसरे घेतात. पण सुट ते नाही देणार, हाफ- डे नाही देणार.
ह अस.
हम्म. हम्म. मी म्हणालते मला, मला सांगशील का नाही? तुझ्याकड आता म त तुला विचारलं होत. ती बोलली, मला पण बोलायचंय. कार्या ॲप वरच. म्हटलं देती त्याय करते. पण तेच बीजी झाली आता काय. कॉन्टॅक्टमध्ये. म्हणजे कोण नाही, एवढा तिचा.
हम्म, हम्म, हम्.
आता ती बघणार म्हणाल्या. प्रायव्हेट जॉब बघेन. कुठे तर, तीन महिन्यांसाठी.
होय. इंटर्नशिप असते ना.
हा, कारण बँकिंग, बँकिंगचं करायचं मनलं तर, ट्वेंटी वन इयर्स कमप्लीट लागतं. आय सि आय सी बँक होती. बोलली ती, आय सी आय सी बँकमध्ये गेलती मी तिथं.
म्हणजे तिचं घ व्हायला पाहिजे होतं ती.
क
ट्वेंटी वन इयर ओल्ड व्हायला पाहिजे होतं
हा होय ती म्हटली तुझं बसलं असत त्यात बँकिंगच्या बँकिंगमध्येध्ये,
ह तुझा बसला असत.
हम्म हम् बँक म बेगते बा किचकिट असते कावरे, ह
घरकालाही तांद्याय लागतेय रिस्क पण असते.
रेस्क असत्या, परत काय झालं ना एक दिस किंवा असं चुकलं तर सगळं आपल्यावर येत
सलाममे हम्म तेच काय
बंगाई क, ते ट्रान्झॅक्शन करा हे करा ते ह्याचा पण असते ना सेपरेट पण असते बघ ते पोर्टल म्हणतात ना, सला ते, पैश काढायचं घालायचं बँकिंग बँकेंग म न जाता. बाहेर एक ऑफिस असते की ग आपल्या ह स पण माझ सेवा सारखंच असते ऑफिस, च हा, फक्त बँकच नाही पण, अ बँकिंग आता बँकमध्येध्ये न जाण्यापेक्षा बाहेर जायचं, आणि तिथं क नाही पैसे काढायचे आणि घालायचं, असो तर काय म्हणतात तिथ तला कोणतं ऑफिस
सगोट अऑफिस आहे ग
ह तला कायता क क शबद मंग क बनाया, पण आपल्या सरला पण असतो.
काय आहेत ते असल पण,
ह, हम्म हम् पण माझ झा काहीतरी हॅलो,
किती मिनिटं झालेत.
हम् बघ आता आता संपलं दहा वाजून सहा मिनिट, सेक झा
चाल ते करू काय मी,
हम्म हा,